हा येस
हा कशा आ तई हम् तुमची तुमच्या इकडे पाऊस सुरु आहे का नाही
हो सकाळपासून तर सारख चालूच होत आता आता थांबलेलं आहे आता नाही
अच्छा, आमच्या इकडेही चालूच परर्वापसून चालूच आहे, थोडसा थांबतो परत येतो. येतो बरिक अस चालू आहे.
हो असच होतो मध्ये थोडस आधा एक तास थांबतो. परत येतो बाकी कंटिन्यअस चालू. से मग.
हो कंटिन्यू चालूच आहे पावसामुळे काय एक तर बाहेर जातात.
नाही.
ह घरी बसून आपलं काहीतरी कामं करायची.
तुम्ही काय मुलांचे ट्युशन घेतात का.
मी आता ना फोनिक्सचे क्लास सुरू केले इंग्लिशचे अ हा लहान मुलांना म्हणजे अडचण येते ना वाचायला मोठे मोठे शब्द वाचायला आणि स्वतःहून बनवून लिहायला मग त्याच्यासाठी फोनिकस असत. लहान मुलांसाठी. ते आता मी सुरू केले आता कशी मुलं मोठी झालीय मग आता काहीतरी. दिवसभर आपल्याला काहीतरी काम पाहिजे थोडस आप आपल्यासाठी स्वतःसाठी कमवायचं आता असं वाटत आता.
पाहिजे ना कुठेतरी बरोबर!
तेव्हाच कसं घरात बसून बाहेर निघणं पण होत नाही. आणि मग आता असं वाटतं थोडस आपल्यासाठी कमवलं पाहिजे. थोडंफारच का होईना घरालाही हातभार लागतो आपला. मग सुरु सुरू केला. हम्म आता आत्ता आता सुरु केलं म्हणजे ह्या महिन्यातच सुरु केलेलं मी,
म्हणजे आता स्कूलच्या स्टार्टिंग सोबत तुम्ही जस आता चालू केल.
हो कारण आता लहान मुलां चालू होत सिलेबस आणि मग जर क्लासमध्ये नेट स्कूल म नाही नेट शिकवलं तर मग त्यांना मग पुढे प्रॉब्लेम येत. फर्स्ट क्लास पासून मग रीडिंग ला इंग्लिश थोडस स्लो असत किंवा मग येतच नाही,
हो ना, आता तर सीबीसी बोर्डच्या मुलांना आहेच ना ते फोनिकच. हम्म!
आता मी कसं माझ्या मुलांनाही शिकवलेलं आहे, लहान त्याच्यामुळे येत हो म ते थोडस आपलं रिव्हजन केलं, तर मग थोडस अजून व्यवस्थित आलं. थोडासा क्लासही केला. ऑनलाईन क्लास केला म्हणजे जरा व्यवस अजून मुलांना दुसऱ्या मुलांना कस शिकवायचं.
हा दुसऱ्या मुलांना शिकवायला कस पॅरेंट्स विचारतात ना मग तुम्ही,
हो बरोबर! टेक्निकली प्र पर कसं शिकवायचं हँडल कसं करायचं कारण, प्रत्येक मुललं वेगळे असत. कोणी लवकर शिकत कोणी उ शिरा शिकतं. थोडा टाइम लागतो.
ल लक्षात येत नाही समजत नाही का म त्यांना व्यवस्थ सम छोट्यापून छोट्या शब्दापासूनसुरुवात. कराव लागते मग ह, बरोबर आहे, हम्म!
आणि आहे थोडं किचन मध्ये आवड आहे. काय काही नवीन डिशेस बनवायचे मुलांना लागतात. आजकाल,
हो, मग कालच माझ्या मुलानी नाही पनीर पासून रसगुल्ले बनवले मस्त स्वतः त्यांनी स्वतः तयार केलंवलं स्वतः सर्व त्यांनी मोबाईल व बघितली. स्वतः ट्राय केली, सगळ्यांना खायला दिली एक का असेना पण सगळ्यांना ट्राय करायला दिलं स्वतःची आवड.
छान मस्त मुलं आजकालच्या मुलांना पण आवड आहे. नवीन नवीन ट्राय करून घरातल्यांना खाऊ घालायची.
माझ्या लहान मुलाला नाही आवड एवढी पण मोठ्याला किचन मध्ये आहे बऱ्यापैकी आवडा आहे करून बघतो तो पोळी बनवायचा ट्राय करून बघतो, खिचडी वगैरे करून बघतो.
नाही चांगलंय आजकाल मुलांना पण थोडस आलं पाहिजे अस असत ते.
मुल जर भविष्यात कधी एकटे बाहेर पडले तर त्यांना स्वतःसाठी
हो तेच तेच बरोबर माझं पण तसच असत. तर मुलांना असे आहे दोन्ही मुलांना असं आहे हे थोडीफार आवड. मग येतात आई मग तू हे काय केलं अच्छा हे नवीन अच्छा हे मग हे तू कसं कर ते? म आम्हाला मला हे शिकव आता कालच मी दोसे केले, आई मम्मी दोसे लावून बघू का? मग म्हटलं करा एक एक दोन आपल्या स्वतःसाठी लावून बघा म्हणजे उद्याला पुढे बाहेर गेले की तुम्हाला अडचण नको. बाहेरचा क बाहेरचा कितीक खाणार?
खरं आणि चांगलं पण नाहीये बाहेरच कारण स्वतः केलेलं ते कधीही चांगलं अस त.
हो स्वतः केलं कस आपलं हेल्दी राहतं. आपल्या प्रमाणात करता येत व्यवस्थित जास्त मसाले नाही. ती खटनाई आपलं घरी व्यवस्थित कय कधीतरी ठीक आहे.
कधीतरी बाहेर खाल् त्याचा त्रास होत नाही हे पण कंटिन्यू बाहेर खाणाऱ्यांना बऱ्याच गोष्टींचा त्रास होत.
हो ते आहेच आमचं रोजच रुटीन पण आम्ही जास्त तिखट असं जास्त मीठ पण आमचं कमी असत. पण फक्त मग शनिवार रविवार आला की हा जरा चमचमीत लागत सु
हा मग तेवढं तर थोडस चेंज पाहिजेच ना? शनिवार आहे कंटिन्यू तेच खाण्यात पण, नाही का मुलांना थोडा चेंज पण पाहिजे असतो.
हो ना फ्रायडे आला की आई मग हे कर आई ते कर आई मग हे खूप दिवस झालं नाही केलंय मग हे करून बघा नवीन काहीतरी. अ सुरू सुरू असत काहीतरी. पण रयवार आला की, मला पण असं वाटतं अरे सु ट्टी पाहिजे तुमला सगळ्यांना सुट्ट असते मला सुट्टी
मला सुट्टी नाही राहता मग तुम्ही रविवारी पण क्लास ठेवलेला असतो का?
नाही नाही माझ्या डेली क्लास नाहीय आठवड्याला तीन दिवसच क्लास असतो. आणि शनिवारवार कस माझ्या मुलांचे क्लास असतात, त्याच्यामुळे मग मला जायला लागत.
हा हो हो हो ह त्या दिवशी तुम्हाला सुट्टी राह नाही.
हा मला फ्री नसत तेव्हा त्याच्यामुळे आणि कस म्हणजे मिस्टर लोकही घरी असतात त्यांनाही वाटत की घरात आता पाहिजे आपल्याला वेळ द्या त्यामुळेग शनिवार रयवार नाही, आणि लहान मुला नाही वाटत बाकी जे येतात ते स्टुडंट माझ्याकडे त्यांनाही वाटत की अरे त्या दिवशी आपण घरीही राहायला पाहिजे फॅमिलीसोबत टाईम दिला पाहिजे मग शनिवार रविवार नाहीच ठेवला. कारण आता शाळांना पण सुट्ट्या असतात शनिवार बघितलं तर बरेच शाळांना श शनिवारी पण सुट्ट
सुट्टी असते हो हे इंग्लिश मिीडियम वगैरे आहे ते त्या बऱ्याच शाळांना सुट्टी असते.
हा मग काय सगळे जातात बाहेर फिरायला. त्याच्यामुळे मग सगळ्यांचं म्हणणं की नाही सुट्टीच पाहिजे क्लास नको.
ह हो बरोबर आहे दोन दिवस पूर्ण मिळाले का मग थोडस बाहेर जात.
हा मुलं पण फ्रेश होतात जरा अभ्यास नाही म्हण र आहेच.
ते कस मुलांवर पण बर्गन येत सारखं तेस ते रुट म्हटलं ना मुलं पण बोर होतात.
हो तेच ना.
आणि पा पण कस असत. सारख मुलं म्हण हा अभ्यास करून घे, हे राहिलंय ना हे करून घे, त्याच करून घे. शाळेच करून घ अस सारखं त्यांच्यावर पण ते दडपणच अस.
दड पणच असत कंटिन्यू माझ्या मुलं पण म्हणतात कि ती करायचं आई दिवसभर झालाता मी थकलो किती सारखं सुरू आहे सारखं खसरू आहे. मग सांगावं लागत तर नाही नाही केलं तर कस चालेल. खेळ करणं पण गरजेचं आहे. एझाम आली तर अभ्यास गरजेचा आहे. अभ्यास नाही केला तर एक्झाम कशी देणार. आणि मग नंतर तुम्हालाच वाईट वाटणार अरे मला पेपर चांगला नाही गेला.
हा बरोबर ना. बरोबर त्याच्यामुळे आपण त्यांना सां तो नाकीी करा बाबा
तेच ना कारण आता कॉम्पिटिशन खूप झाली आहे.
खूप आहे बाहेर स्पर्धेत टिकायचं आहे स्वतःला पूर्णतयार पाहिजेच त्याशिवाय नाही टिकू शकत बाहेरच खूप डेंजर झालेलं आहे. सध्या
तेच ते म्हणजे थांगावं लागत रे एवढे फीलल्ड आहेत. तुम्ही एक काही पण बघा कशात तुम्हाला इंटरेस्ट येतोय. तुम्ही त्याच्यामध्ये फोकस करा. दहा ठिकाणी फोकस केला तर काहीच नाही होणार. एका ठिकाणीच फोकस पाहिजे, आणि त्याच्यावरच पूर्ण काम केलं पाहिजे.
बरोबर आहे. आपण नाही हे नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडते. प्रत्येक गोष्ट आपण करून बघायची, त्याच्यात काहीच होणार नाही.
नाही नाही करून बघायच. पण खूप जास्त वेळ नाही द्यायचा. त्याच्यापैकी एक चूस करून घ्यायच की, हा आपल्याला जास्त इंटरेस्ट कशात आणि मग त्याच्यावरच पूर्ण फोकस करून पूर्ण काम केलं पाहिजे.
खर.
पण ते आता मुलं क असे अल्लळ असतात, त्यांना सगळीकडे इंटरेस्ट असतो. त्याच्यामुळे सगळीकडे लक्ष सगळंच करून बघायचंय.
हम्म.
पण आता त्यांना बाहेरच माहित नाही कसं आहे, आपण सांगतो त्यांना ते पटत नसत.
च नाही ना ते पटत नाही हा मग काय पण सांगते तू असं आहे. असं होतं ना मुलाला
डायवर्ट करायला पण भरपूर आहे, मित्र असतात मत खेऊ क मो मुळे एवढं डायव्हर्जन आहे.
जास्त कोरोना पाासून तर मोबाईलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मुलांच ते असं झालंय आपण स्वतःहून त्यांच्या हातात दिलाय. अशी गंमत झालेली आहे आता.
हो. म्हणजे इतकं. अभ्यासासाठी जरी मोबाईल ऊघडला तरी. ते काय पाच-दहा मिनट बघणार.
फक्त बास, निमित्त असतं अभ्यासाचं एक थोड डावेळ चेक करायचा अभ्यास नंतर परत ते गेमिंगला रील स्ला याला त्याला कशाला पण ते
गेम्स खेळत बसणार बस हेच चालू अस सध्या अ आणि मग ह आम्ही म्हणतो अरे ठीक आहे गेम्स बघताय, पण त्याच्यामधून पण काहीतरी शिका शिकण्या सारखं काहीतरी बघा, पण तस काहीच नसतं तसं त्यांचं.
अ मोबाईल मध्ये शिकण्यासारखं पण खूप आहे त्याच्यात आ पण आपल्या अभ्यासाच्या ट्रिक बघू शकतो, नव नवीन येतात त्याविषयी काही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात शिकण्यासारख्या, पण मुलं ते नाही बघत.
नाही. तेच ना, चला पूर्ण हो ना तेच हा चला थँक यू! तुमच्याश
हो हो, चालेल, बघ ते माझा कॉल झाला